हॅलो
हॅलो
हा बोला की
हा प्रत्येक म्हणजे जिथं जाईल तिथं पद्धत वेगवेगळी आता आपल्या इथं आपण हे साधं मीठ वापरतोय नाही कलवनला अ कर्नाटकात ते उपवासाचं मिठाचं खड मिळतात
होय. नाही कसलं सिंदूर मीठ म्हणून मिळत इथे.
पण मिळतय आणि तिकडं असं उपसाच वेगळंच मीठ मिळतंय. पांढरच असतंय खरं उपवासाचा अस तयं. हा ते असं वजनावर आणत्यात हे आपलं कस मि टाचं पुड असतात ना तसं ते वजनावर असतयं. काळं मीठ पण नाही. काळं मीठ आपण म ह्याला तेन वापरतोय. तस पण नाही ते - -
हम् काय तरी पद्धत असलं तेच्या तिकडची - -
ते घालूनच मग ते हे कर
हम्म. त चार गावाचे खर लोड पण लई कनी सोसतय माण - - साला. हे खार्चन तिरताच म्हणत्यात कनी.
होय. होय. माणूस आशक्तच होणार की.
आशक्त हुतयं. नाही.
हा तेच की काय अ जीव करायला सांगा अंगात. हा.
ठरवलेलं आमच्या लोळजाईला बसायच म्हणुन - - खरं प्रॉब्लेम काय सांगा? त्याला दही भात किंवा दूध भातच चालत. तिकट खायचं नाही आणि मी - - दही बी खा दूध बी खात नाही हा आणि मी दही बी खाइत नाही दूध बी खाइत नाही मला दुधाचे प्रोडक्टची ॲलर्जी हाय.
होय.
संग वाळा भात खायला पाहिजे ते वाळा भात गिळाय तर पा
जायला पाहिजे होय आणि एक एक दिवस केल तर नऊ दिवस करायं पाहिजे सोस
करायला पाहिजे देवळात बसायचं म्हणज देवळात नऊ दिवस बसायला पण पाहिजे
हा हा म्हणजे बायका पण बसतात कधीतरी
होय सगळी बसतात मंदिर मोठा आहे मंदिर मोठा काय जेंट्स लेडीज सगळी हम्म अशी पाटरा किन म्हणून कुळसामी नाही आमचा पाटरा कि किन मन गावातलीती
पण इथं कवटे मंकाळा मोठे असत हे असत्या काय बरं आरती महाआरती म्हणतात अ सगळेजण तिथं जातात म्हणजे ते आंबाबाई आहे ना
अंबाबायला हा
अंबाबाईला आरतीला सगळी पा आम्ही का अजून गेलो नाही कारण बाळबा असल्यामुळे
हा हा हा पहाटच्या असत्या का
ते हा
हा- हा -हा आमचे ह्या अंबाबाईला कोण कोण बसतय नवरतन. खर ही अंबाबाई.
होय
तिला बी असं फळ आणि दूध.
हा हा
मग मा माणूस किती एक दिवस फळ खाईल दोन दिवस
जेस खायला होय ती जरा सवय पण व्हायला पाहिजे ना.
तिथं पण अंबाबाई देवळात राहायला लागतय पाचव्या दिवशी.
हा हा राहिल राहुनच त्यो. पोच करायचं
पाच चार दिवस आपल्याच चालतय होय आपलं आपलं नाहीच म्हणजे रात्रभर जागरण करत जास्त म्हणजे कुठे झोपा मिळते देवाळात. आता बारा एक वाजेपर्यंत. देवळातले भजन कीर्तन चालू असत्यात. नीथन कुठ झोपलं नाही झोप. हॅलो सकाळी हम्मं पहाटच आणि पाच पाचला आणि उठ. त्यात झोप कुठली तिथं हम्मं खरं आग.
का आणि कोण गावातची तुमच्या माणस
त्यांच मित्र होतात बसले. त्यांनी दोन वर्ष आणि बास्कीे म्हणजे दोनच वर्ष बसतात नाही ते देवळात बस. इथ आल कि घरातले रेग्युलर करायला की करतात माणसं बगत देवळात बस. केले की दोनच वर्ष बसल्यात त्यांनी लग्ना वर्ष बसल होत.
म्हणजे लग्न व्हायच्या आधी
पद्धत आहे लगीन झाल की देवळात नवरतन बसायस. नवरा बायकोनी बसायच कणी बसायचं असतं. खरं तव्हा तव्हा आम्ही नवीन होतो आणि आम मिस्टर नको म्हटलं. माझी बायको बसणार नाही मी एकटी एकटाच बसणार म्हटलं आणि ते माझ मी खाईत नाही त्यांना माहिती पण होत ना. त तीन मासच म्हण
हा हा.
खरं जोडीन बसत असं नमहरायची त जोडीन बस.
हा हा.
हम्म.
तरी पद्धत तुमच्याकडे भरपूरा यायच. पण आमच्या इकडे काय नाही एवढे.
नाही आमच्या इथ नवीन लग्न झाले की नवराबाईकू देवळात नव्हऱ्याात बसतात.
हां हां.
हौसाना झालंय म्हणा हौसाना म्हणजे असं काय बसावंच असं नाही खरं प्रत्येक जण बसतय आता आपण मी जेवढे लग्न झाले बघत प्रत्येक जण बसत तेेच
हा हा अं जी पद्धत परं करायती पाळायला पाहिजे
पाळायला पाहिजेच त्यात का चढ नाही झाडा हम् अ परत आम कशी देवा जाऊन जत्रा करायला लागते लगिन झाले की या त्याशिवाय लगिंन मान्य होत नाही
वावर जत रा ते
हा वावर जत्रा ते वावर जत्रा आणि लग्नात बकरी का पाय लागतात.
होय लग्नातच
लग्ना दिवशीच
मग ते ख बनवायला लागते काय मग
होय बनवायला लागतय आमच्या दिदीच्या लग्नात तीन बकरी कप ली होती मोठी म्हठी
होय खात्यात म लग्नात
हो लगिंन झालं क म पहिलाच सवाष्णी याच्या वेळी वाढायच्या. बारा सवाष्णी नसतं मांसाहारी पण आणि शाकाहारी दोन तट करायची त्यासनी.
हा.
म्हणजे पोळ्या विळ्या सगळं करायचं सांडगं वडी बिडी अस. ते सगळं. पाहिजे कुरुडे पापड्या उडदाच पापड सगळं स. करायच. परत लाडू चकल्या असं. आणि ते नव्हं ते आणि हे मवसारी आणि हे आणि. स्पेशल ताट करायच दोन. मग सवासिंन शाकाहारी असली शाकाहारी. खात्या मावसारी घरला नित्या. आणि मावसारी असली मावसरी खात्या आणि शाकाहारी. शाकाहारी घरला घेऊन जात्या. मग त्याच्या वट्या बिट्या भरायच्या असं करत्यात. आणि खरं बकरी कापत्यात. माझं लगीन कसं झालं सांगा, कोरोनात झालत. अ म्हणजे हा. करायचं नाही करायचं असं म्हणून. केलच. आमचं--लगीन झाल्यावर साखरपुडा झाल्यावर दोन वर्षां लगीन झालंय.
का.
असंच की मग काय, कोरोना मूळ फुढ गेलत ओ.
हा, हा, म्हणजे.
करायच मग करायचं अस म्हणजे, मला मनात नव्हतं सोडा हे करून घ्यायचं लगीन. म्हणजे खेड गाव. का खर ते पोरग. चांगल हाय, माळकरी हाय, निरवेसनी हाय, असं म्हणून घरातल्या जरा फोकस केल्यावर बरं म्हटलं आता आईबाच्या शब्दापुढ मी कधी गेलोच नाही. नाही ना.
हा, हा.
केलं. खरं ते काय म्हणत्यात. अच्छा पहिला सुरुवातीला नाही होत, आणि हा असं केल. आता काय नाहीसोडा मग खरं तेव्हा हे होतं, म्हणजे आमचं लगीन कोरोना झाल्यामुळे सवासना वाढल्या नाही ता आम्ही अ लॉकडाऊन होता देवळात लोळ जाईचं म्हटल, का ना मंदिर तिथं अ हे नऊन टाकल्या म्हणजे अस अक्षता टाकलेत. आणि मग त्याच्यावर पाचव्या दिवशी मी गेलो म्हणजे, नवराबाईकमच्यात म्हणजे रिलेशन ठेवायचं नसत तोपर्यंत जत्रा करू म्हणजे ते बकर कापू असत मग पूजा केली आणि गेलो. मग त्याच्यानंतर मग एक महिन्यान आलो. कोरोनाच प लॉकडाऊनच पडला आणि इडे तिकडे जाऊच दिल कडक झालतो त वा बघा
मगुड म हे गेला होय.
महिनाभर तिकडच राहिलं म महिन्यान आलो मग मग आमची जत्रा केली. बकरी काप मण आणि
ते जत्रेला
नाही आमचे माहेरचे कोण आले को कोरोनाच ते वा पण होत जरा उघडलं होतं खर आमच्यात कोण बकरं खाईतच नाही
खात नाही वय, ते जरा पचायला कठीण असते हो जड असते पचायला होय
मेंढ्यांचा मान आहे त्याला
हम्म हम्
मग ते आमच्यात मेंढी खाईत नाहीत नाही कोण
हा हां
म्हणून त्यांनी न्यायला नाहीच म्हटले आणि त्याच्या आधीच मला घालवून गेले होते आणि त्या मम्मीची तब्येत बि त्या टायमाला बरी नव्हती. मग नाहीच बोलली त कोणी यायला.
हा हा
पाहुणं सांगली होती ईकडली पाहून माप सांगितली होती त्यानी
हा हा म काय च टॅक्सी तिन करून गेल तासा का?
अहं हितं त घरात जत्रा केलीती.
घरात केलती व्हय
त्रा ती आणि तिकडं आणि दुसरीच जात राधी तिकडं वर्षाने गेलो अं- -
कराय लागलं असेल.
हो ही जत्रा म्हणजे अशी ह लग्ना दिवशी का त्यात सहवास नाही नाहीत त्या सवासनींची जत्रा केली. आणि ती वावरतात आणि तिकड नेऊन दुसरी केली नंतर
हा हा
तेच अंतर्मान करायचे. हे कोकण असल्यामुळे पद्धती लै आहे ईकड
हा आणि कोकणात जास्त खातात हो मच्छी, नॉन व्हेज हे खातात इकड सगळ्यापेक्षा तिकड भरपूर खात्यात
खात्यात आणि कटाळ बी नाही त्यास्नी नाही मट नाचा.
हा
माझ्या नंदािंद खातेेत मी तेच म्हणतो एवढं कश काय खात्यात त्यांना सवय झाली कर-
सव हा आणि तुमच्या ह्याच्यात जास्त खाचेतच हो. मराठ्यांच्यात
खात्यातच आमच्याच मराठ्यांच्याच खात्यातच.
हा तेच मेन.
हम् आणि कोकण साईडला म्हण जास्त आमची मम्मी त्यांच्यावढेन आहे बा.
आपण इकडं मोडलो ना कोल्हापुरात तुम्ही कोल्हापुरात आण- तिकडे चांगली कड-
चांगली नाही आमच्या इकडे कोणा- मम्मी त्यांच्याकडे चिकन आणत्या खरंच. पंधरा दिवसात नाही एकदाच रेग्युलर कधी अस नसत एव्हा जास्त- ह तर ल एकच पद्धत आहे- ह अंडिते तरी पण आमच्यात- वार धरून म् अशी घरात करीत नाही सोमवार- मंगळवार करीत नाही असे भाऊच आता जास्त करतात मग- आ साठी खायला-
हा हा नाहीकीि जस जस आहे ना वय उतरत जाईल तस तस आपल्या ते- खायचं पण प्रमाण कमी येते. तुम्ही कधी पण बघा माणूस अस शाकाहारीकडे वळत- ते
होत राल दसा हम्